हा नमस्कार ताई
हा नमस्कार मजेत. तुम्ही?
मी पण एकदम मजेत मग काय चाललंय?
काय नाही एकदम मजेत.
एकदम मजेत मग आजचं वातावरण काय बोलतोय? ऊन सावली ऊन सालवी सर्वांना सर्वांना अपेक्षा होती की आता पावसाचं वातावरण दिसतंय म्हणजे पाऊस खूप धोधो पडणार आणि आपण भिजणार.
ह पण काही नाही
हा ना आजकाल काय लोक लगेच मोबाईल घेऊन बाहेर पडले असते लगेच व्हिडिओ काढले असते आणि त्याच्यामध्ये मग्न झाले अस त्याने बोलण्याचं सगळं राहून गेलं असत.
बरोबर आहे ना.
हा.
मग जेवण वगैरे झालं दुपारचं? बर झालं बर झालं. कॉल मी तेच म्हटलं तुम्हाला एक कॉल करते बघू द्या. कशा आहात? काय चाललय? मोबाईल. काय बोलतोय मोबाईलमुले काय लोक विसरले आता मोबाईल लोक फोन. साठी पण वापरत नाही लोक वापर. ते म्हणजे रील साठी म्हणजे लोकांना बोलण्यासाठी पण वेळ नाही. राहिलय. मोबाईलचा एव- -ढा वाईट परिणाम लोकांच्यावर होत. चाललोय. की अस. मला वाटायचं की मोबाईल ह्या. च्या सा. दिलय की आपल्या लांब लांबच्या लोक. कांना आपण भेटू नाही शकत मग फोन वर बोलूयात. पण आजकाल लोक फोन पण करत नाही येत. पण लोक काय करतायेत रिल्स बघतायेत मला. प्लस माझी माहिती म्हणून तुम्ही तरी मला कॉल बॅक करा पण मला तुम्हाला करावा लागल. मोबाईल मध्ये एवढं पण ॲड हा मी म्ह हो हो करा करा आज मोबाईलचा टॉपिक करा आज मो
काय वाटत मला मोबाईलचा परिणाम म्हणजे
परीनाम त त भरपूर काही. चांगले पण आहेत वाईट पण आहेत. अ मोबाईल आपण दुष परिणाम हे झालेत की लोक गेम खेळण्यामध्ये आजकाल लोक बोलतात ना ते पैसे इन्व्स्ट करतायेत अ हच्यामध्ये ऑनलाईन गेम खेळण्या म ते एवढे व्यस्त झालेले आहेत की लोकांना हेही कळत नाही ये कि मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा आहेत म्हणून
हो बरो
नाही लोक काय करता येत त्याचा चांगला वापर करायचाग आ बघा काही गोष्टी अशा पण ज्याच्यामध्ये म मोबाईल मध्ये महिलांना काहीकांना रेसिपी बनवायला शिकवता येत आपल्याला जर का माहिती हवी असेल तर गव्हर्मेंट ची असो किंवा छोटी गोष्टी काय माहित असं अप पाहिजे असेल तर आपण चॅट जीपीटीला विचारू छारतात ए आय चा वापर करता येत लोक म्हणजे त्यांचा चांगला वापर करायचा सोडून लोक वाईट वापर पण करता येत आता चॅट जी पी टी वर तर फोटो चालू झाले बोलकी त्यांना हे विच अस होतकी हे म्हणजे आपण बोलतो ना फॉर्म कसा भराय आपल्याला विचारायला एद्या वळेस एखाद्या भीती वाटतेय आपण त्याला विचारू शकतो बापरे हे कसा भरायचा पण लोक तसं नाही करत आहेत हम्म तुम्हाला काय वाटतय मो
मोबाईल मु मुलांसाठी खूप वाईट परिणाम पण आहे मॅडम कारण अभ्यास सोडून मुलांच सगळं लक्षात त्या मोबाईल मध्ये गेम खेळण झालंय किंवा मग
हो हो मुलांच खूप दुर्लक्ष होतय बरोबर आहे ना
हम्म
म्हणजे लोक ड कळतच नाहीये मुलांच्या हातात किटपर्यंत मोबाईल द्यायचा आणि कुठ
म एक नाही पण बघा मोबाईल आपण जरी मुलांना किती सांगितलं की घेऊ नका आपण जर त्यांच्या समोर मोबाईल वापरला तरी शंभर टक्के तसच आपलं कृत्य मग आप त्यांना सवय लावली
हो बरोबर आहे आपणच सवय लावतो ना जेवत नाही आलेले मोबाईल मुलगा चल मोबाईल ला कार्टून मग आता मुलाला लागले ती सवय मोबाईल जे मुलगा मुलगी जेव तेव्हास तिच्या हातामध्ये मी तर बघते लहान मुलं बघताना म्हणजे मोठी का असत ना बाहेर जरी मॉल म जरी गे तरी त्यांना काहीतरी पाहिजे अस समोर ठेवतात नंतर ते बर्गर खातात म्हणजे त्यांच चार चौकामध्ये ते बोलण नसत ते मोबाईल असत एवढ व्हडिओ वगैरे त्यांना म्हणजे अटैच झाले आहेत लोक म्हणजे त्याच्याशी एकत्रित झालेले आहेत ते माणसा
हम्म हम् हम् हो हो बरोबर आहे
हम्म
स मिट मण हॅलो
हॅलो बाल रडतोय वाटतंय हा ह ह ह हा ना आता त्याला पण तुम्ही ज्यावेळेस मोबाईल दाखवाल तर ल पाच मिनिटात गप्प बसेल हो म ते तर आहेच म काय मुलांना मोबाइल तच घाणेरडी सवय लागली त्याला आपण तरी काय करणार
बर बर बर
मग बाकी
बाकी काय नाही मोबाईल विषयीच बोलायचं होत.
तुम्ही बोलाल तर मी ऐकेल ना तुम्ही काहीच नाही बोलत आहात मी एक बोलते गेले खूप आहे मग जेवण वगैेरे आता त्याच जेव जेवला का लहान मुलगा तुमचा
जेव्हा जेव्हा मॅडम आता झोप आहे त उठले त्याच्यामुळे थोड ते हा बरोबर हो.
भूक लागली असे
हा चालेल तेच ना भूक लागली बोलायचं तर खूप होत पण मग आता ज्याच किरकीर चाली त्याच्यामुळेच थोड हे झालय.
वेळ काढून बोललात तरी पण नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही तस काही नाही काही नाहीये तुमच आरामात त्याला तुम्ही हे करून घ्या काही हरकत नाहीये ठीक आहे आपण काय मा
हो हो.